हॅलो हा हा बोला.
त तुम्हाला?
हो हो येतय.
हम्. तर तुम्ही मला चिकन बिर्याणीची रेसिपी सांगणार होतात.
चिकन बिर्याणीची?
हा.
बर अर्धा किलो चिकन घ्यायचं.
हम.
ते पूर्ण साफ करून घ्यायचं स्वच्छ अर्धा किलो ला एक तीन पावशेर पर्यंत तांदळ घ्यायचे.
हा.
त्याच्यात मग, ते कांदा घ्यायचा आहे अर्धा किलोच कांदा घ्यायचा. चांगला चिरून घ्यायचा लांबडा पातळ आणि तो तळून घ्यायचा लाल चांगल्या कुरकुरीतऊसपर्यंत.
हम.
तर साफ केलेल्या चिकन मध्ये आले लसूणची पेस्ट, टमॅटोची पेस्ट आणि या कुरकुरीत कांदा गरम मसाला, चिकन बिरयाणी मसाला
हम्म.
हे सगळ्याची पेस्ट घालायचे आणि कांदा लसूण मसाला बिर्याणी मसाला, थोडा खडा मसाला घालायचा. खडा मसाल्यामध्ये तेजपान, दालचिनी, लवंग मिरं आणि फुल घालायचं ते स्टारच फुल एक येते फुल म्हणतो आपण त्याला ते घालायच जायपत्री घालायची. वेलची घालायची एक
एक खडे मसाले सुटं भाज
हिरव्या वेलच्या, नाही नाही ते असेच कच्चेच घालायचे.
हम् हम्.
आणि धनेपूड, जिरं याची पूड आपण भाजून घेऊन ते घा लायच मसाल्यातच वाटून घ्यायचे ते आलं लसूण पेस्ट, टमॅटो आणि थोडा कांदा.
बर.
आणि धने, जिरे, तीळ जरा खसखस जरा खसखस थोडीशी घ्यायची एक अर्धा चमचा आणि हे सगळे मसाले भाजून घेऊन मग त्याची पेस्ट करायची ते त्याची पेस्ट मध्ये चिकन मॅरिनेट करायचं.
बरं.
ह आणि मग त्याच्यात थोडं दही घालायचं. घट्ट ताजं दही घालायचं पाणी नसलेलं नाही घट्ट दही घालायचं एकदम. ताज म्हणजे आंबटपणा नाही येत मग त्याला ताजं दही अस सेल तर त्याला छान ग्रेवी येत्या.
बर
म ती त्याच्यामध्ये ते दही घालायचं पाचशे ग्रॅमला तुम्ही ॲटलिस्ट शंभर ग्रॅम तरी दही घातलं पाहिजे.
ठीक आहे.
हम्म शंभर ग्रॅम दही घालायचं घट्ट. बिन पाण्याच आणि हे सगळं मॅरिनेट करून एक तासभर ठेवायच.
ठीक आहे.
ठेवल्यानंतर तोवर आपण बिर्याणीचा राईस शिजवून घ्यायचा.
बरं
राईस शिजवाय त्यांना त्याच्यात खडे मसाले घालायचे त्याच्यात पण
बर.
थोडं लिंबू पिळायचा आणि एक चमचा तेल तूप तुमच्या आवडीनुसार तुम्ही काही घालू शकता, आणि ते शिजून घ्यायचे तांदूळ थोडेशे प्रमाणात ते एट्टी पर्सेंट पर्यंत तांदूळ शिजून घ्यायचा. हा आणि मग तो शिजवुन घेतला का तोपर्यंत आपले चिकन मॅरिनेट होतय मग चिकनची ग्रे वी तयार करायला घ्यायची.
हम्म
एक दोन चमचे तेलात चांगलं परतून त्याला तेल सुटसं तोपर्यंत चांगलं परतून घ्यायचं.
बर.
थोडी कोथंबीर त पुदिन्याची पानं वगैरे घालायची आणि दोन ग्लास पाणी घालून चांगलं त्याला शिजवुन घ्यायचं.
बर.
शिजवून घेतली त्याला चार पाच शिट्टया दिल्या का ते छान. घट्ट अशी ग्रेवी तयार होते त्याची.
बर.
त्या ग्रेवी मधे, तुम्ही भात. तर आधी भाताचं खाली भाजीची लेअर ठेवायची वर मग भात घालायचा थोडा. आणि मग थोडा आणि वर ग्रेवी घालून चिकनची त्याच्यावर पुन्हा भाताचा लेअर द्यायचा थोडी कोथंबीर घालायच तळलेला आप आपण कांदा असतो तो घालायचा. भाजीत पण घालायचा त्यो बघ कांदा.
हा.
तीवेळी, थोडा निमक.
तयार करायची ती पण सांगा.
घालायचा गार्निश करायला ठेवायचा.
ठीक आहे.
गार्निशिंग साठी थोडा सुका तळलेला कुरकुरीत कांदा ठेवायचा.
हम्म.
मी म्हंटलं ती ग्रेव्ही कशी तयार करायची त्याची त्याची पण रेसिपी सांगा.
ग्रेव्ही तयार करायला कांदा घ्यायचा तळून चांगला तळलेले कांदे घ्यायचे तीन. चार, दोन तीन टमॅटो घ्यायचे. दोन, दोन तीन टमाॅटो ब इनफ पडतात त्याला. त्याच्या बिया काढून टाक पण त्याचं हे घ्यायचं म्हणजे जास्त आंबाटपना येत नाही त्याला कारण आपण दही पण टाकणार असतो त्याच्यात.
हा.
मग ते टमाटे, कांदा, लसूण, आलं. सगळंच तेलात चांगलं परतून घेतलं का ते सगळं मिक्सरला वाटून घ्यायचं. त्यातच धने, जिरे, तीळ, खस खस हे सुद्धा भाजून घेऊन मिक्सरला मसाल्यासोबत वाटून घ्यायचे चांगले एकदम फाईन पेस्ट करायची त्याची.
हा.
ती ग्रेवीसाठी मग ती त्याच्यातच गार्निशिंग करायच्या आपण म हे करायला ठेवतो ना. मसाला लावून चि चिकन मसा चिकनला मसाला लावून सगळं त्याच्यात हे करायला ठेवायचं ते. थोड्या वेळ साईड ला ठेवायचं एक एक तासभर त्याला चांगलं मूरु द्यायच ते मसाला त्याच्यात चिकनचे लेग पीक वगैरे असतील त्याला. ते जरा चिर मारायचे म्हणजे छान त्याच्यात तो मसाला मीठ घालायचं हळद घालायची आपण जर अ ग्रेवीस नेहमीच्या भाजीसाठीही करतो तसंच सगळं घालायचं. तर शिजायला नंतर टाकायचं असते आधीच आपण त्याला मॅरिनेट करून ठेवायचं सगळं. मॅरिनेट करताना त्याच्यात हे सगळे मसाले घातले, ग्रेवी घातली का? त्याला एक तासभर ठेवून, मग ते शिजायला तेलात घालायचं.
हा!
फोडणी देऊन आणि मग ते शिजलं का चांगलं, मग त्याच्यावर राईस घालायचा
कांदा घालायचा थोडं पुदिन्याची पाने घालायची आणि तुमच्या कलर हवा असेल तुम्हाला तर त्याच्यात थोडा लाल, हिरवा, कलर थोडासा असा दुधात मिक्स करायचा, आणि तो एकेका कोपऱ्याला टाकायचा आणि वरणं कांदा वगैरे घालायचा आणि तुपामध्ये थोडसं बिर्याणी मसाला टाकायचा आणि गरम करून, त्याचं वर्ण टाकायचा तो तूपात ना एक दोन चमचे तुपातनं वरण ते सोडायचं सगळं.
हं!
बिर्याणी मसाला.
आणि?
आणि चांगलं त्याला पॅक झाकून ठेवायचं. पॅक झाकून ठेवून त्याला एक दहा, ते पंधरा मिनिटं वाफ दयाची चांगली. एखाद्या पातील्यात करणार असल जाड बुडाच पतिले असेल तर, तसंच ठेवू शकता. नाही तर अ पातळ वगैरे असेल आपली कढई वगैरे तर मग त्या खाली अ तवा ठेवायचा एक जाड आपला चपातीचा आणि त्याच्या खाली ते ठेवायचं. चपाती खाली ठेवून मग. चपातीच्या तव्या खाली ठेवून चपातीच्या गोळ्या नी त्याच झाकण पॅक करायचं पिठाचा गोळा तयार करू घायचां एक आणि त्याच्यात ते पॅक करून छान त्याच्या वर वजन ठेवायचं न एक चांगली त्याला दहा ते पंधरा मिनट वाफ काढून घ्यायची. अशा प्रकारे ती आपली बिर्याणी मग गरमा, गरम सर, सर्व करता येते तुम्हाला.
हूं! अच्छा म्हणजे त्याला दम द्यायचा का?
हां दम द्यायचं चिकन बिर्याणीला. आणि साधीच चिकन बिर्याणी हो न दम बिर्याणी नसेल करायची, नुसती आपली रेगुलर करायची असेल तर आपण जी भाजी आधी शिजा याला टाकतो चिकनची ती चिकनच्या भाजीत थोडं एक्स्ट्रा पाणी घालायचं म
हा!
आणि तांदूळ वेगळ न शिजवून घेता तसाच त्या ग्रेवी मध्येच तांदूळ शिजायला घालायचा आणि वनात. फक्त मग कोथंबीर आणि कुरकुरीत कांदा घालून डायरेक्ट मसाल्याची पण करता येते हे आपली झाली अदोगरची झाली दम बिर्याणी आणि नंतर, ची साधी आपली करायची असेल तर मगडायरेक्ट त्या चिकनच्या ग्रेव्हीमध्येच तांदूळ डायरेक्ट शिजयला घालायचां चां
अच्छा ठीक आहे कलाली, कलाली मला रेसिपी कलाली. तुम्ही जी रेसिपी सांगितली
ह
काही डाऊट नाहीे हे तर ती रेसिपी मी नक्क की ट्राय करेन आणि तुम्हाला, सांगेन कि मला कशी वाटली. अ आणि म्हणजे तुम्ही जसं म्हंटलं की अ दम दिल दम दे तीचअसेल. दम दयचा असेल तर आपल्याला.
ह,
लेयर बाय लेयर करून त्याला मोठ्या पातेल्यात. चपातीच्या गोळ्यानं हे. करून ठेवायला लागत वाफ देण्यासाठी.
ह
बरोबर आणि नॉर्मल करायची असेल. तर ती आपण नॉर्मल, कुकरमध्येध्ये पण करू शकते सिट्टी, काढून का सिट्टी लावून. शिट्टी लावून का शिट्टी काढून? सिट्टी लावून का सिट्टी काढून? हा हा. हा तर त्यासाठी तुम्ही जे रेसिपी हा. तुम्ही ज्या रेसिपी सांगितले. त्याच्यासाठी थँक यू आणि मी ही. रेसिपी नक्कीच ट्राय करेल आणि तुम्हाला तुम्हाला सांगेन मला रेसिपी कसी वाटली आणि तुम्हाला त्याच फोटो सुद्धा पाठवेन, की हा बाबा मी ट्राय केली आहे घरी आणि तुम्हाला नक्क की सांगेन की कशी वाटली थँंक यू.
ह